हॅलो,
हॅलो बोला, हा येतेय की,
का, हम काय चालू आहे?
हाय,
हॅलो, हा, जरा जोरात बोला की, म्हणजे कस आवाज प वस्थित येईल,
हा,
काण काय होत आवाज ऐकून, तस्वयंपाक झाला का?
हा, झाला की, तुमचा?
हा, झाल की माझ पण आवलेला असतो. तेच म्हणलं अ, हॅलो,
हाप,
तुम्ह अशा नात्याला छोट छोट्या कैरी रिद्धी वगैरे माहित का पट झटपट होणाऱ्या?
व्हय माहिती हायीत की, बटाट्या पासून आपण अ फ्रेंच फ्राईज
अच्छा हा. मग सांगा कि, वाला जरा वेगवेगळ्या काही असतील तर
आपण बटाटा पासून फ्रेंच फ्राय करू शकतोय लगेच.
बटाटा आपल्या हे सोलून घ्या य म्हणजे ते साल काढायचं. आणि ते फ्रेंच फ्राईज सारखं असं लांबडं कट करायचं, त्याला
बरं हा हा हा.
हा असं काटी सारखं कट करायचं त्याला.
हम्म हम्म हम्म हम्म.
म् दोन मिनिटं..
त्यात मीठ घालून मग उकरून झाल्यानंतर. नाही. दोन मिनिट आपण चिप्स करतोय तसं.
बरं बर बर हा.
हम्म मग शिजवायचं थोड्या वेळ दोन मिनट. आणि मग नंतर ते गाळून घ्यायचं. शिजवले की. ण त्यातलं पाणी पूर्ण नितळ कणी. त्याला असं सुकवल्याकच करायचं जरा त्याच्यावर अ. कॉन फ्लावर टाकायचं..
अच्छा हा हा हा.
कॉर्नफ्लॉवर टाकलं की तळहायचं
बरं बर बर हा.
मग त्यांची पायसारखं असं कुरकुरीत मस्त रेसिपी होती..
होय का हा म्हणजे मुलांना आवडण्यासारखं पण फ्रेंच प्राईज बाहेर आणि खूप महाग मिळतात. आपण एवढीशी डिश बघितली तर ती ऐंशी नव्वद रुपयाला मिळते त्यापेक्षा घरात केलं.. तर जास्त कोंक्टिटी जास्त होऊ शकते हे ना.
होय.
हा तेच ना. तुम्ही काही करता का नाही असं काही.
होय आमच्या मु मुलीच नाही तेच आवडते म्हणून करतो
होय का केवढी आहे तुमची मुलगी.
आमची मुलगी चार वर्षाची आहे.
होय का हा हा हा माझा सहा वर्षात आहे मुलगा. पण त्याला पण आवडत असल काही काही खायला बाहेर. हो हो नक्की की तेच ना. कारण कस तिखट कमी अशा मुलांना आवडतात असं खायला. संध्याकाळी भूक लागलेली असती तेव्हाय होत.
म संध्या चार वाजता तिला मी करून देते सपक असते ते.
हा तेच ना तस ख हो ते तर आहे. लागतच काहीतरी खायला किंवा पराठ वगैरे पण छोट. तसं काही घेता येत.
शाळेच्या डब्यासाठी वगैरे अजून तुमच तरी सुरु आत्ताच नर्सरीत असेल ना त्यामुळे तुम्हाला सकाळी. सकाळी डबा द्यावं लागत असेल छोटासा. अ मुलं मोठी झाली की मग ला. तर दोन दोन डवे द्यावे लागतात. त्यासाठी पण एक सकाळी पटपट करावं लागत मुलं जे ह्म सुरुवात झाली. तरी आता मग भाजी चपाती वगैरे खातात असेल ना ती.
मुलगी तुमची म्हटलं भाजी चपाती खात असेल ना आता.
हा हा हो होय खाते.
हा. हा तुमचा आवाज जरा येत नाही जरा जोरात किंवा माईक हे फोन तोंड. तोंडाजवळ घेऊन बोला की म्हणजे कसं व्यवस्थित ऐकू येईल..
हा
हा हा आता पण शाळेत गेलीय का?
होय आता शाळेमध्ये गेली ती.
हा मग आता कितीला आत्ता सुटायला सुटत असेल मग दोन वाजेपर्यंत
एक दीडला संपते मग येत्या घरला काही तर तिला करून द्यायचं खायला.
तुमचा आवाज ऐकू ऐकू येत नाही जरा जो हे करा नां, म्हणजे मला काही समजतच नाही तुम्ही काय बोलताय ते?
हम ह
कारण असं झालं तरी कॉल रिजेक्ट होतो ना म्हणून म्हटलं जरा जोरातला बोला की, हॅलो
हा बोला
हा हॅलो‌ सांगा मग अजून काही तुम्हाला माहिती आहेत का रेसिपी वगैरेै
येतंय की आणि दुसरी मग आपली असं आपल्या जेवणातल्याच पदार्थ बघ
हॅलो
हा बोलला कि तुमचा आवाज कट व्हयला लागलाय
येतोय की मला तुमचा आवाज ऐकू येत नाही तुम्ही खूप हळू बोलतोय. जी येतंय
आवाज जरा कट व्हायला लागल वाटात त्यानं ऐकू ये ना, याय लागलाय की
आता येतोय का व्यवस्थित?
हा हा आत्ता आला.
तेच म्हंटल तुम्ही अजून अशा काही छोट्या छोट्या रेसिपी माहितेय का तुम्हाला
हम थांब हा एक मिनिट
हो
हॅलो हॅलो ह आता येतोय दीदी
हा येतोय की हा
हम्म आणि असं पदार्थ बघ
हॅलो
हॅलो
हा येतंय मला ऐकू तुम्ही बोला तुम्ही बोलतच नाही.
मग आपण सँडविच करू शकत बटाटे किंवा वेहेजी ते बोलते
हा हा हा
अ
मग त्याच्यामध्ये कारण बटाट्याच्या भाजी म काही वेगळं काही किंवा चटणी वगैरे लावता का सँडविचला, तशी म्हणजे बाहेरच्या सँडविच मध्ये कशी मिळते हिरवी चटणी असते. ती तशी
त्याला थोडं लोणी किंवा सॉस लावायचा.
बर हा.
हा आ त्यात म्हणजे उकडलेला बटाटा थोडी स्वास आणि पुदिन्याची चटणी लागतीया
हा.
हा उकडलेल्या बटाट्याचा चकत्या करायच्या बारीक अशा आणि भाज्यातेन त्यात टाकायचं आणि चीजवर ठेवायचं. ह ते घे अस तव्यावर शेकायचं. म्हणजे चीज तेन त्यात आस विरगळतय पूर्ण
हूम् म. ते चीज लावून आणि मुलांना जास्त आवडत आणि खायला चीज, बटर ह. आसले खायला आवडतात जास्त. मी तर काय करते माहिती आहे का? जर चपा पाती जरी शिल्लक राहिली असेल, हेणी जर खाल्ली नसेल तर त्याला सॉस, मिेनीज लावलं आणि त्याच्यामध्ये असं कांद्याचे चकत्या कांदा, टोमॅटो आणि त्याच्यावरती चीज अस जरी टाकून दिलं ना आणि ती अर्ध्या बाजूला लावायच आणि ती चपाती जर हे करून पिझ्या सारख छान लागत, चपाती अर्धी करायची म्हणजे बंद म्हंजे वर ची वरती लावायची राहिलेली अर्धी, अस केले तरी, मुलांना खूप आवडतं म्हणजे माझी मुलं तशी खातात, पण म्हणजे जर चपाती शिल्लक राहिली तर शीळी खायची नसते ते. म ते राहिलेल्या चपातीच असं जर केलं ना, तरी मुलं खूप आवडीनं छान खातील. सारखं सारखं नाही, पण आसं कधीतरी केलं ना, राहिलेल्याच की खातात मस्त आवडीनं आणि संपलंही जात आणि वायाही जात नाही.
त्याने
हो, वेगळी त्याच्यात आणि ते पण जास्त खाल्लेलं चांगलं नसतं, त्यामुळे कधीतरी मुलांना एक चेंज म्हणून द्यायला काही हरकत नाही.
होय होय हो.
आणि तसं इथे मेयॉनीज वगैरे घरी पण, तयार करता येत आपल्याला. विकतच्या ह्याच्यामध्ये कसे प्रिझर्वेटिव्हज वगैरे असतात ना.
तयार करायसाठी काय लागत?
ते काहीतरी ब ह्याच्यापासून, लोण्यापासून वगैरेच तयार कर त म्हणजे माझ्या वहिनीची बहीण तयार करते, मला पण तिच्या तिला एकदा तिच्याकडून मी तिच्याकडूनच तयार करून घेते बऱ्याचदा.
हम्म, हे भारीए.
म्हणजे ते आपलं व्हेजच वेगळं असतं, एक नॉन म्हणजे अ व्हेजिटेरियन ते आणि वेगळं, एग टाकून पण करतात कायतरी.
हम्म, नॉनव्हेज पण असतंय होय? बेवनीज मेवनिज बग मेवनिज नाही, अ एग्ज टाकून पण करत्यात.
हो हो, मग असतं ना तसं पण मिळतं ना.
हम्म.
तसं पण करतात.
ह्म्म
दूध आणि तेल एकत्र करून ते का असं अ हटायचं असतं असं घट्ट होईपर्यंत करायचं असतं. मिक्सर मध्ये, ते त्याच्यातून तयार होतो मेयोनीज एक च पण तसच करतात फक्त त्याला कसं थंड दूध लागत फ्रीझरमध्ये ठेवून घ्यायचं असतं ते! आणि मग त्याच्यात थोडंसं मीठ - आणि आपली साखर आणि- विनेगर असत ना ते टाकायच अस तिखट करायच असेल किंवा आपल जर का तसं - तिखट पण टाकू शकतो आपण किंवा आता मिळत बघा आलं लसूण असं - त्याच पण मेयोनीज मिळतं ते मिक्स करून सुद्धा ते करू शकतो आपण -
म्हणजे आपण लोणी कसं काढतो तसं थोडं -थोडं हे करून मी - सरमधून काढायचं मग तसं तयार होतं ते - हॅलो
हा काय -
हा- हा ठीक आहे चालेल बघा तुम्ही पण एकदा करून मी पण आता तुम्ही सांगितलेल ते करून बघते मग चालेल. ओके ठेऊ का मग!
हां